हा तेच कि. बाकीसन मुलग्याला म्हणतो सगळं भाज्या कारली. कारलं जरी करून घातलं तरी खाणार पण भाकरी खाणार नाही.
हो मग वेगळ्या पद्धती. तिने खाऊ घालायच न.
अ
हा आता जवळशी चटणी पण थोडं कमी खातो ना मग काय करायचं चटणी. काही कोडे्या भाज्या असत त्यांच्या म एक चम्मच टाकून द्यायची जवस अस डोक्याला चांगलं असतं. च ना लहान मुलांना. हम्म जवस खाणं चांगलं असतं म्हणजे बुद्धी वाढते त्याच्याने.
जवस. कसलं ते कसं कुठं असतंय ते.
जवस नसते का हो ती बियास त्या आशा.
त्या सब्जी बी सारख जवळच बी असतय ते अ ते. ते कशात घालायचं.
चटणी करायची त्याची.
चटणी करायची का हा हा आणि ते.
हवं का जवस घ्यायची वाटीभर भाजून घ्यायच. ची आर्धी वाटी तीळ टाकायची ती पण भाजून घ्यायची त्याच्यात आपल ल ''--'' नाचा दोन कांडे टाकायचे एक कांदा टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे. एक टाकला तरी चालतो सोलून टाकायचा. थोडंसं अदरक टाकायचं आणि त्याच्यानंतर कडीपत्ता टाकायचा थोडा. आणि एक दोन मिरे टाकायचे आपले नाही टाकले तरी चालत आणि मग ते टाकल्यानंतर सगळं भाजल्यानंतर ते थोडे थ धणे पण भाजून टाकायले ते मिक्सरला पिसायचं मग ते पिसल्यानंतर ते कडीपत्ता त्याचा छान मस्त स्मेल असतो त्याच्यामध्ये वास असतो आणि जवसाची जी चटणी बारीक होते ना ते ज जवस मात्र प्रॉपर भाजायचे म्हणजे ते पोटाला प्रॉब्लेम नाही होत
म्हणजे आधी ते जवस जे आता तुम्ही सांगितले ना तेे वेगवेगळं सगळं भाजून घ्यायंच काय एकत्रच करायचं
आधी जवस भाजून लगेच ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं तुप थोडंसं थंड होतं तोपर्यंत मग तीळ भाजयची ती आणि सगळं पटपट भाजले जातं जवसला वेळ लागतो थोडा नंतर लसून थोडे भाजून काढून घ्यायचे नंतर कडीपत्ता भाजायचा त्याच्यामध्ये थोडस हिंग, मिरची, मीठ आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आणि थोडस काळी मिरे आणि थोसे धणी आपल्या प्रमाणाुार धण्याचा पेस् पावडर टकलं तरी चालतं आता आपलं घरात तयार केलेलं असतं ना आपण मग ते टाकल्यानंतर ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्याला दोन तीन पळ्या तेल टाकायचं आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे त्या तेल टाकून खाण्याची गरज नाही कोरडं नाही लागत जास्त
हा ते ते मग मिक्सरला लावून घ्यायच आणि तेल टाकून मिक्स करून ठेवायचं
हो तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं त्याला आपला तर वागरमच असतो ना भाकरी किवा चपाती करताना मग शेवटी शेवटी त्याला ह भाजून घ्यायचं म्हणजे तो तवाचा पण युज होतो गरमीचा आणि चटणी पण भाजली जाते छान मग आपल्याला लागली तशी थोडी थोडी करून खायची आणि ही जी चटणी मी आहे ना ती लहान मुलांना आणि विशेष करून आपल्या लेडीजला म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येत नाही ना कोणाकोणाच्या टायमात तर त्याच्यासाठी पण खूप फायदेशीर असते गरोव पिशवीसाठी हा हा त्याच्यामुळे ही चटणी मी नेहमी बनवून ठेवतेो ते घरात आणि प्रत्येक तो खात नाही ना अशी चटणी सेपरेट तो शेंगयची खातो तिळीची खातोणजे चांगलं चांग लातं ते खात
ते खातो आणि असं नको जे पौष्टिक आहे ते खायला त्याला नको
मग ही वेळ वेगळी लागते ना थोडी मग काय करायचं भाजीत टाकून द्यायची त्याच्या भाजीत कुठे चमसते त्याला टेस्ट
हा हा ह
ह मग भाजीत एक एक चम्मच टाकायची म्हणजे ती सगळ्यांच्या पोटात जातेल ते मेटली आजचा काही टाम नतो एवढं बघायला वेगवेगळं सेपरेट पॅक करायला पण टाइम नसतो मग सगळं त्याच्यात होतायच जे
ते दोन मुलांना टिफिन देताना त्यांच्या भाजी जरी मग हे केलं मिक्स के आणि हे केलं डब्यातून टिफिन मधून दिली तरी चालते आणि मी खालवली तरी चमचाम चालतं खात म्हणजे बुद्धी तरी वाटेल ना
काहीच कळत नाही त्याच्यात ओमेग थ्री असतना ते डोक्यासाठी खूप चांगलं असतं लहान मुलांच्या त्याच्यामुळे लहान मु आणि लेडीज ला ती चटणी खायलाच पाहिजे ती बनवून ठेवलेली असते मशी दिळे म्हणजे अर्धा किलोची बनवून ठेवते मी आता मी कालच बनवली मला सुट्टी असते तेव्हा संपली की मी बनवते
हा हा मग बरं झालं सांगितलं मी पण बनवत म्हणजे दोन मुलांना माझ्या टिफिन मधून द्याय का
म्हणजे काही मुलांना आवडते बरक ती छान लागते आपली याची चटणी कशी असते तिडीची तशीच लागते थोडी थोडी पण काहीना नाही आवडलं ना मग ते आपण भाजी करतो काही मुलांच्या डब्याच्या आत एक-एक चमच टाकून द्यायची मग ते बरोबर
तर
त्यांच्या पोटात जातो. हा माझं पोरगं खात नाही ना मग त्याला असं कसतरी खाऊ खाऊ घालायलाच लागत.
मग तेच आता बघतो करून ठेवतो आणतो जवस आणि इथ का आमच्या गा इथं गावात भेटणार नाहीत मॉलमध्ये जायला पाहिजे खाली गेलो घेऊन येतो आणि करून ठेवतो म्हणजे रोज टिफिन मध्ये जरी ते थोडं थोडं चमचा एक-एक चमचा टाकून ते डब्यातच हलवलं आणि हे दिलं तर खा खातील तरी नाही.
ज्यांना आवडेल त्या मुलांना सेपरेटही चालते म्हणजे अशी पोळीच्या खाली थोडसं तेल वगैरे. टाकून द्यायची भाजलेली अस तेल टाकायची पण गरज नाही पण कोणी खाल्लंच नाही पोरग विचि त्र माझ्या मुलासारखं होतं मग ते भाजीतच टाकून द्यायचे त्यांना कुठे समजते.
घालून बघायची भाकरी संग न्हाई खाली तर आपण भाजीतून मिक्स करायच आणि खाया द्याय च ओ!
हा आपल्या ठेच्यासोबत खूप छान लागते ती म्हणजे भाकरी ठेचा करतो ना आप पण त्याच्यासोबत तोंडी लावायला कोणत्याही गोष्टींसोबत तोंडी लावायला चटण्या वैगैर असातच आमच्याकडे
हो, हा हा.
हम्म, म असे मेथीचे पराठे वगैरे केले संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला की मग त्याच्यासोबत नारळाची चटणी वगैरे जे आपण इडली-सांबर वगैरे सोबत करतो बघा, ती किंवा पुदिन्याची ग्रीन चटणी सँडविच सोबत असते तशी, तशी पण करायची.
हा हा!
तुम्ही ती ग्रीन कलरची चटणी कशी करतात बरं? ती हिरव्या कलरची चटणी कशी बनवतात तुम्ही?
कसली हिरवी?
कोथिंबीर आणि पुदिन्याची.
ती न्हाय मी कधी करत काय एवढं काय म्हणजे असं आमच्यात मेथी पराठ आलू पराठा असं कधी काय आम्ही करतच नाही ना, त्यामुळे काय नसतय का असं एवढ काही नसतय त्यामुळं जेवणच रोजचं आपलं, ते आणि घरातल्यांना कसं रोजचं जेवणच खायला आवडतं मग कधी आंबोळ्या करायच्या, कधीतरी संध्या वेळ असेल तेव्हा डोस ते पण नाष्ट्याला नव्हे, कारण नाष्ट्याला सकाळची गडबड टिपिन ची गडबड आणि कोण सकाळचं खात नाही, ज्याच्या-त्याच्या कामात असतात कोण शेताला जातं ते कोण जनावरांच्याकडे जातय कोण इकडं जाते त्यामुळे कोण नसतय घरात वेळेवर जेवायलाच येत्यात दहा वाजता सकाळचं संध्याकाळी एकत्र असत्यात त्यामुळ संध्याकाळचं कधी इडली बनवायच्या, कधी डोस, परत कधी ते आप्पे, कधी आंबोळ्या अस बनवतोय, म आंबोळी सोबत ती परवा बटाट्याची अ भाजी केलेल्या आंबोळ्या केलेल्या, इडली केली की मग खोब ओल्या खोबऱ्या नारळाच्या, ही करायची चटणी करायची.
अच्छा, आमच्याकडे सँडविच वगैरे पण असतं ना कधी डब्यामध्ये. म आता त्याच्यात ती हिरव्या कलर ची चटणी बनवायची.
काय मग तुम्ही ते
मग तेच ना थोडसं आपलं हे जे असतं ना सॉस असतं बघा टोमॅटोचं, ते आणून ठेवायचं. मिओनीज म्हणून असतं एक व्हाईट कलरचं सॉस होत ते आणून ठेवा, दोन अस असले ना कि मग बटाटा उकळून ठेवायचा आणि सँडविचचे ब्रेड असे मोठे मिळतात किंवा साधा ब्रेड असला तरी चालतो. त्याला मधून कट मारायचा त्रिकोणी कापायचं. तेवढं झालं, की मग आपलं चीज वगैरे पण आणून ठेवायचं असतं. अ किंवा पनीर वगैरे पण चालतो, चीज पाहिजेलच पण सँडविच म्हटलं म्हणजे. बटाटा उकडून ठेवायचा रात्रीच, मग ते स्मॅच केलं सकाळी पटपट. की त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची, मीठ असं एकत्र करायचं. आणि त्याच्यात थोडंसं मग ब्रेडला वरतून सॉस आणि मायोनिज लावायचं आणि ती ग्रीन कलरची चट चटणी असली हिरव्या कलरची, कोशंबीर पुदिन्याची चटणी असती ती. ती थोडीशी स्प्रेड करायची आणि त्याच्यात मग स्लाइस केलेले व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो अशे तीन-चार गाजर वगैरे असलं तर ते आणि काकडी असली तर.
हम.
असे टाकून मग ते वरती परत दुसऱ्या स्लाईस ला पण म्हणजे त्या ब्रेडचा एक स्ल ब्रेडचे दोन स्लाईस केलेली असतात ना दोन तुकडे त्या दुसऱ्या तुकड्याला पण ते चटण्या वगैरे लावायच्या आणि मध्ये एक अ चीजचं, चीज वगैरे स्प्रेड करायचं थोडंसं नाहीतर स्लाइस असली चीज चीज मग ती ठेवायची. आणि मग त्याला ताव्यावर तूप किंवा तेलाने भाजायचं. आपण पावभाजीचे पाव कसे शेकतो. तसे प्रॉपर गोल्डन-गोल्डन कलर मध्ये भाजायचं, मग ते चीज मेल्ट होतं आणि ते चिटकतं एकमेकांना, आणि त्याच्यात बटाटा असल्यामुळे पण चिटकतात ना त्या भाज्या.
हम्.
म्हणजे आलं सँडविच तसं बनवून द्यायचं
हम हम
फक्त व्हेजिटेबल वगैरे रात्री कट करून ठेवले ना ज्या दिवशी सँडविच करायचं त्या दिवशी तसं करून ठेवायचं मग शनिवारी वगैरे कधी शाळा असली तेव्हा द्यायचं नाही तर मग एखाद बुधवार वगैरे असं ठरलेलं आहे म्हणजे असं ठरून पण ठेवायला लागतं की एखाद दिवशी अ अशी उसळ द्यायचे ची मटकीची नाहीत तर सँडविच वगैरे द्यायचं म्हणजे त्याच्यात व्हेजिटेबल्स होटातील डायरेक्ट कसे काकडी वगैरे सारखे ते काकडी वगैरे पण कधीतरी खातं ना सॅलड मग असं तरी खातो अस
ह ते आहे ज्यातून तो असं कोरडं काात नाही म्हणून त्याला काहीतरी वेगळं करून द्यायचं आणि त्यातून त्याला पोटात घालायचं
हा मग त्यासाठी वेगवेगळी रेसिपी पण आता सपोज शाळेमध्ये कधी टाइम भेटला थोडासा ता बघून घ्यायचं बा बा इकडें काय करायचंय आपल्याला मग तसं शोधून ठेवायचं त्याला आपे वगैरे आवडतातग त्याच्या व्हेजिटेबल्स खातात नाही ना आ हिरव्याज पण थड्या वेळा बारीक चिरून टाकाय टाकून द्यायच्या
आपे ज पुटत
हा हा मग येल त्याच्या पोटात असं मग त्या आप्यांसोबत पण ही कोथिंबीरची चटणी वगैरे बनवायची
हा हां
मग त्याच्यात काही नाही खू आपला खोबं असत कोशंबीर असते ब पु पुदीना टाकायचा थोड त, लसणाच्या दोन चार पाकळ्या टाकायच्या, आणि अ थोडेसे शेंगदाणे पण घालायचे म्हणजे कसं, ती जास्त काळी नाही पडत पटकन. आणि एक बर्फाचा तुकडा घालून मग त्याला पिसायचं, म्हणजे थं पुदिना थंड असतं न. त्याच्यात पाणी गरम घातलं की ते काळपट पडतं. म्हणून बर्फाचा तुकडा घालायचा आणि केल्यावर त्याला फ्रीज मच ठेवायची लागली तशी मग द्यायची.
आ हा.
अशी साधी एकदम चटणी ती झाली हिरवी चटणी हिरवी मिरचीचा तुकडाही टाकायचा त्याच्यात. थोडं तखट होण्यासाठी. आपल्या प्रमाणानुसार, मीठ वगैरे लिंबू पिळाायचं झालं.
तरी आता परत वेळच्या वेळी आप्पे केलं की हिरवी चटणी करून बघतो.
हा म लिंबू पण पिळायचं त्याच्या आणी छान लाग
ते खोबऱ्या चटणी केल्यापेक्षा वेगळं काहीतरी करून बघित सारखं रोज खोबऱ्या चटणी ही जी चटणी
पुदीन्या मुळे आणि खोबरं प्रो- पुदिना आणि हिरवी मिरची लिंबू याची टेस्टमध्ये तर खूप छान लागते. मगची चटणी केली न मुलं आवडीने खातात, आणि चटणी हे प्रकार आमच्या घरात लाग तोच म्हणल्यावर अनेक प्रकारच्या.
चटण्या करतायसा म्हणल्या वर तुम्हाला सवय झालीया ती प्रत्येक चटण्या प्रत्येक हे करून ठेवायचं फ्रीजला.
हा करा करून ठेवायचं. रात्री करून ठेवायचं सकाळी कामाला येत म सकाळी करून ठेवायचं रात्री कामाला येतो. दुपारी फावल्या वेळीत पण आपण करू शकतो, मध्ये मध्य ते लाडू वगैरे बनवावे लागतात लाडूमध्ये पण असं येतय काहीच लाडू कोणताच लाडू खात नाही. त्याला फक्त ड्रायफ्रूटच आणि ते पण खजूरवालाच लाडू लागत.
ता झाल्यात दहा मिनिटं तिकडन करा कॉल परत.
बरं बरं चालतय.
हा.